हॅलो.
हॅलो हा.
हा बोला.
हा काय नाव तुमचं.
माझं नाव शुभांगी.
कुठ राहता तुम्ही.
आम्ही मुंबईमध्ये राहतोय.
होय.
हा मुंबईमध्ये अस
बर बर मुंबईत आमचं इकडं कोल्हापूर.
कोल्हापूरच काय.
हा कोल्हापूर इचलकरंजी.
हा हा हा हा हा हा. हां जेवण झाल का नाय.
हो हो हो जेवण झालं. मुंबईत पाऊस कसा आहे सुरू आहे का.
हो हो हाय सुरू आहे पाऊस.
हम.
सुरूआहे पाऊस.
हम्म नाही इकडे म्हणजे असं उघड झाक असा कंटिन्यूच नाहीये.
कंटिन्यू नाही काय इथं कंटिन्यू असतो. एकदा लागला म्हणजे,
म्हणूनच विचारलं कारण माझे अ भाऊ आहेत न चुलत भाऊ. मुंबईला असतात. टिटवाळला हम्म तुमचा कोणता एरिया आहे.
आमचं दिव्यांमध्ये राहतो आम्ही ठाणे.
ठाणेला हां इकडं पण भरपूर आहे ना पाऊस. आता काय करता तुम्ही. हो हो येऊन मी पंधरा दिवस राहून गेलेली आहे.
व्हयं काय हा हा हा.
तुम्ही काय करता तुम्ही मग घरीच असता का.
हा मी घरीच असते. मुलगी ना लहान मुलगी आहे.
हो किती वर्षांची आहे.
आता चार वर्ष पूर्ण होत्यात.
हां हां हां.
हा.
शिक्षण वगैरे झालेलं नाही ये तुमचं.
नाही बारावी पर्यंत झाले.
मग तिथून पुढचं काही.
नाही नाही तिथून पुढं काय नाही.
हो.
हा.
राहायचं तिथं अ हे असतील ना. म्हणजे असं कायतरी अ शिकण्यासारखं असं काय.
नाही नाही एम एस सी आय टी वगैरे झालंय लग्नाच्या आधी सगळं.
हा हा हा.
हा एम एसआयटी वगैरे झाले. टायपिंग एम एसआयटी.
म्हणजे त्याची काही गरजच नाहीये काय?
हां आणि त्याचं सगळं झालंय ते आणि इथं आता मग आम्ही मिस्टर आणि मी असतोय ना आणि शिक्षण घ्यायचं म्हटल्यावर मग घरी पण कोण नसतंय. पोरगीला सांभाळायला हां सासू सासरे गावी असत्यात ना.
हां हां.
हां म्हणून.
सासू सासरे कोणत्या गावी असतात कोकणात का?
नाही तासगावला.
तासगाव विटा?
हां तासगावमध्ये आहे तासगावमध्ये दिले.
हां हां हां आणि जॉब म आता इकडं आहे काय?
हां मिस्टर इथे जॉबला आहेत ना.
हम्म हम्म.
हां सांगलीची आहे मी माहेर सांगली आहे माझं.
माहेर सांगली, माझं कोल्हापूर आहे मी इचलकरंजी दिलेलं गाव आहे. हम्म मला पण तीन मुली आहे आता दोन मॅरिड झाली आहेत.
हां हां हां हां.
हम्म आणि आता एक आहे ती दहावीला आहे.
हां हां हां हां हां.
मग आता आपल्याला काय वेळ आहे खरं भरपूर. मग आता तुमचा दिवस सगळा रिकामा जाईत असेल ना?
हो हो जाते स्कूलला जाते स्कूलला घातले तिला.
घातलंय काय?
हा नर्सरीला आहे नर्सरीला आहे आता नर्सरीला गेल्या या वर्षी.
हां हां हां.
पीजीला.
ओके.
हम्म.
तर लई फास्ट झालं मग
होय होय. हां हां हां तुमचं कितवं फोन कॉल झालाय हा?
माझा आता हा आठवा असेल सातवा आहे सातवा काय आठवा आहे. हम्म कालपासून सुरू केले मी पण. तुम्ही कधी सुरू केलाय?
केलंय आजपासूनच केलंय चौथा कॉल हा समजा.
बर बर बर आपण आ पण केलेलेच धरायला लागतात ना दुसऱ्यांना केलेले पण धरतात त्यात?
आपण केलेलेच धरायला लागतात वाटतं दुसऱ्यांचे नाय धरता धरता येत.
हां हां हां.
हां आपण केलेलेच धरते आणि आपण केलेलेच ते ह्याच्यावर पडतात ऍप वर हां. म्हणजे मी इथून तुम्हाला पाच वेळा केले तरी चालेल. आणि तुम्ही तिथून पाच वेळा केलं तरी चालतंय असं असतं ते.
हां हां हां हां.
आता तुम्ही मला कॉल केला ना, आता मी तून तुम्हाला आणि जरा री रिटर्न जरी कॉल केला चालतो आणि तुम्ही असं मला करायचं, अस पाच पाच एका व्यक्तीसोबत पाच वेळा बोललं तरी चालतय.
पण रिफ्रेश करायला लागते त्याला, रिफ्रेश करायला लागते. त्याशिवाय म्हणजे होत नाही, काल तसच झालं एकाच व्यक्ती बरोबर माझ तिसऱ्यांदा कॉलिंग होताना मला रिफ्रेश करायला लागला.
हा हा हा हा हा.
हम्म मग त्या मला म्हणत्या अंकिता म्हनून हाईत रिफ्रेश करा म्हणल्या म्हणजे मग माझा कॉल लागेल त्यांचे काल तास्क पूर्ण झाले. तीस च्या तीस होय.
हा हा हा हा म्हणजे त्यांना पैसे त्यांना भेटले का पैसे.
काय ते काय माहिती नाही मला मी काय विचारलं नाही.
हा हा आमच्या नंदेन सांगितलंय ना कारण आमच्या नंदेला भेटलं.
भेटले काय हां. माझ्या पण मुलगी मला म्हली मी पहिली पाासूनच तिला म्हंटलेलं माग
होय का हा हा हा हा हा.
मग माझ्यात म्हणजे तिला मोबाईल नव्हता ना.
हा हा हा हा‌.
म हाच नंबर होता म आता बंद कशा बंद करण्यापेक्षा म्हणलं मी करते आता म्हटलं, पहिला म्हटलं मला करून दिली नाही आता तर मग कर ते म्हणता मग मी आता चालू केल्या असेल.
हा हा हा हा.
भरपूर म्हणजे चा-चांगलं आहे काय वाईट असं म्हणजे बोलण्याचं पण हे वाढतंय ना.
हो हो घरु बसून आता घरी अस रिकाम असेल केलं तर चालते.
होय रिकाम असून म्हणजे आपल्याला बोलण्याच ट्रॅक्ट वगैरे ते पण समजते आणि बोलायला पण कोणीतरी असलं की काय वाटलं होत नाही ना.
हा होय.
हम्म.
हा हा घरी कोण कोण असतंय?
हम्म तीन मुलीच आहेत मला. आणि मिस्टर मिस्टर गणपती काम करतात ते काय जास्त जास्त घरी नसतात आता म्हणजे सकाळी गेले की संध्याकाळी घरी येतात.
हा हा हा हा हा हा.
आणखीन काय मग?
छान हाय बसायचं आता घरीच असते कायम. मिस्टर ला आज सुट्टी असते.
तुम्हाला म्हणजे आवड कशात आहे?
म्हणजे?
म्हणजे काय आवडतं तुम्हाला म्हणजे खाण्यात वगैरे असं काय आवडतं?
खाण्यात वगैरे म्हणजे असं हा फिरायला फिरायला परी आवडत. ते
मग कुठं जाऊन आलाय की नाही अजून?
हां जातोय ना इथं मी गेलतो गेट ऑफ इंडियाला ते वगैरे गेलो तो जीव चौपाटी हां मुंबईत फिरलोय भरपूर दादरला.
आणि बाहेर कुठं? म्हणजे बाहेर अजून लांब कुठे गेला नाही काय?
नाही नाही लांब नाही कुठं मुंबईतच फिरलोय फक्त. गणपतीपुळ्याला वगैरे तेवढं जाऊन आलोय. हां गणपतीपुळ्याला तेन.
अ आणखीन काय मग? मला फिरायला जास्त आवडतंय त्यामुळे मी फिरतोय भरपूर. प्रत्येक वर्षी ट्रिप असते. आत्ता या मे महिन्यात नेपाळपर्यंत जाऊन आले
हो?
गेल्या वर्षी गिरनार केलंत त्याच्या गेल्या वर्षी राज स्थान असं. सुरूच असतंय होय होय आमचा म्हणजे काळामारुतीचा ग्रुप असतो ना म त्यांच्यातन त्यांच्यातर्फे निघते ट्रिप ती. म आमच्या सगळ्या लेडीज असतात. जास्त करून लेडीज आणि आमचे म्हणजे गुरुजी असतात ते. जास्त बाकी कोण म एखाद दुसरं कोण येणार असलं ओळखीच म्हणजे आपल्या याच्यातल्या ओळ खीचं तर त्यांना आम्ही घेतो हां असं. हम्म म्हणजे ठरले ले मेंबर आहे ओळखी खात्रीचे ठरलेले मेंबर आहेत महिनाभर गेलतो आम्ही नेपाळला गेलतो तेव्हा कारण तेहतीस गावं झाली.
हां हां हां हां हां.
तर मग एकदा त्या एरियात गेलं तर सगळं तिथलं बघून यायचं. आता मध्य प्रदेशला गेलो तर तिथलं सगळं बघायचं आंध्राला गेलो तर तिथलं काय असल ते परत तिथं रिटर्न आपण जायचं नाही असं.
हां हां हां हां असं काय? हम्म हम्म हम्म हम्म मुंबईला येताय का नाही?
मुंबईला तर नाही म्हणजे एवढं नाही यायला जमत अ कधी तर आ पल्या तेवढंच हां पुण्याला असते म्हणजे पुण्याला यायला होतंय पण मुंबईला नाही होत.
पुण्याला कोण असतंय मुलगी असत्या काय?
अ मुलगी नाही अ माझ्या बहिणीची मुलगी आहे. मग तिच्याकडे येणं जाणं जरासं होतंय पण मुंबईत एवढं नाही कारण भाऊ होता आमचा चुलत भाऊ जो होता तो एक्स्पायर झालेत ते. म आता एकदा आपले म आपलं माणूस नाही तर तिथे जास्त जायचं नको वाटतंय.
हां हां हां आता तुमचा कॉल झाल्यानंतर मी लगेच लावते तुम्हाला.
हो चालेल लावा की झाले काय पूर्ण?
नाही अजून थोडे टाईम बाकी आहे होईल आता. तीस सेकंद बाकी आहे हां.
ओके ओके मग तुमचं जेवण वगैरे झाले का नाही?
जेवण वगैरे झालं आता चहा प्यायचा नंतरन साडेचार
हां हां हां.
हां जेवण वगैरे झालंय सगळं.
हम्म कालची एकादस काय नाही धरत?
नाही नाही मी नाही धरत सासूनं धरलेली हां मी नाही धरली.
जास्तीत जास्त कोण धरत नाही पण आमच्या आता जास्तीत जास्त कोण करत नाहीत उपास जास्त आता करायला बघत नाहीत ना कोण?
हां थांबा थांबा मी तुम्हाला करते कॉल.
ओके ठीक आहे.